हॅलो.
हॅल
हॅलो, येतोय आवाज.
हा हा येतो येतोय, हा येतोय बोला. हो ना, हा.
तेच म्हणत होते, मग ती मैत्रिण माझी करते, मग तिच्या बरोबर मी तीही थोडसं. थोडी मदत करते आणि स्वय पकाची आवड आहे, मग थोड्या असं घरगुती चकल्या वगैरे करणं. गुलाबजामची ऑर्डर घेतो. थोडंसं असं खव्याचं, हा हा हा. खव्याचे गुलाबजाम, अजून असं लाडू वगैरे.
हा हा हा हा, नाही, छान आहे ना. छान आहे ना आणि महिलांना. महिल्यांना कसं घरगुती काम असलं ना तर
हो.
कंटाळा पण येत नाही आणि काहीच असं हे वाटत नाही आणि आपल्याला घ हां आणि घराला पण हातभार होतो, कारण की आता आजकाल भरपूर नाही का महागाई झालेली आहे मुलांचे शाळेचे खर्च, परत घरातले पण खर्च असतात आपले, असं थोडंसं आपल्या अ... नवऱ्याला पण मदत होते हे
हो खरंय खरंय, आलीस. सगळ्याची सगळी महागाई, भाज्यांपासन शालेय शिक्षण तर खूप खूपच महाग झालंय . पस्तीस आणि चाळीस-पन्नास हजार फी झालेल्या आहेत, काय बोलायचं आता?
हो.
पण आता काय, मुलांचं शिक्षण म्हटलं की आपल्याला थोडसं करावंच लागतं.
हो, तेच तर, तेच तर.
हं हं, पण जाऊ दे या निमित्ताने का होईना थोडस अस आणि जरा घरा बाहेर पडलं की काही वाटत नाही ओ नाहीतर मग तेच तेच घरात. घरी राहून आपल, कंटाळाही येतो आणि हे काम केली की जरा बर ही वाटतं.
हो ते तर आहेच. हो अस, तेच तर.
अजून काही नाही, काही असं नाटक वगैरे असं पाहता का?
हा हा.
नाटक वगैरे ती
हम्म हम्म हम्म, बघतो ना पिक्चर आता देऊळ बंद टू पाहून आलो त्याच्यात पण स्वामींच छान, अ हे दाख वलेलं आहे बघा, पहिले म्हणजे ते स्वामी असतात आणि ते समजत नाही बॉ तिला असं
खरच आहे
शेवटी शेवटी समजतं तर तिला किती हे वाटतं. तेव्हा, म्हणजे देव आपल्या अ आजूबाजू असतो तरी आपल्याला समजत नसत आणि देव करून अन देव मदत पण करतो सगळं करतो, पण मग ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे ती गोष्ट.
कुठल्याही रूपात येऊन आपल्याला तो दर्शन देऊन आपल्याकडनं आपली इच्छा बरोबर पूर्ण करतात ते, बरोबर म्हणजे आपण जर मनापासुन त्यांची सेवा केली ना, ते खरंच म्हणजे ते बरोबर साथ देतात आपल्याला.
हो
हो ना, ते तुम्ही-आम्ही ही बघ तो पिक्चर पण हल्ली बाहेर नाही जाणं होत, बाहेरच तिकीटही खूप महाग झालेत ओ हल्ली. आम्ही घरीच, घरीच बघतो. मोबाईल वर डाउनलोड करून घेतो एखाद दुसरा जो नवीन आलेले पिक्चर असतील. आणि, मग बघतो आम्ही टी व्ही वर लावून. हो मग करणार तरी काय बाहेरच तिकिट हल्ली किती महाग ये. तिथे गेलं म्हणजे एकाचं तिकीट दोनशे अडीचशे असं तिकट.
हो हो, बरोबर आहे बरोबर आहे तेच तर. तेच तर, नाही घरगुती ते बिझनेस केला ना बायांनी तर अ त्याच्यातून आप आपल्याला चार पैसे पण कमवता येतात, आपलं मन पण रमतं त्याच्यात. आणि शिवाय आपण याच्या त्याच्याकडे आपण अ असं बायका बसतात वगैरे बोलतात, त्यापेक्षा हे असं आपण केलेलं आपल्या कामात पण व्यस्त असतो, आणि अ चार पैसे पण आपण घर बसल्या
हं हं
मी, ढोकळ्याचं पीठ पण करते. हा हा ढोकळ्यांचं पीठ पण करते सहा महिने टिकेल असं. अस, हो हो हो प्रिमिक्स सारख कस हो, कसं काय काय बायका
रात्री भिजवून ठेवावं लागत का लगेच इन्स्टंट हे?
नाही इन्स्टंट आहे म्हणजे कसं काय काय बायका न नोकरीला जातात किंवा
हम्म.
हो नाश्ता बनवायचा असतो. कोणी घरी आणलं वगैरे तर मग ते पण म्हणजे युजेबल आहे सहा महिन्यापर्यंत ते चालतं सहा महिने टिकतं ते हां आणि खूप छान आणि टेस्ट पण छान होते. असं आणि म्हणजे मला वेगवेगळ्या करण्याची पण आवड आहे ना त्याच्यामुळे मी करत असते हसं.
हा चांगली आयडिया पण हे सकाळी नाही जमत आणि नोकरी करणारी असो व घरातलं करणारी पण सकाळी इतकी घाई असते.
आणि नाश्त्याचं म्हणजे कसं आहे कि आपल्याला ढोकळा खाउशी झाला पण पटकन फक्त पाणी टाकाय च त्याच्यात हलवायचं आणि लावून द्यायचं. बाकी काहीच टाकायचं नाही खूप छान आहे. हां अस.
म्हणजे घाई घाई मध्ये सकाळी किती गडबड असते एकतर मुलांच्या शाळेची तयारी एकीकडे स्वयंपाक.
हा नाही आता संक्रांतीच्या बाया हे ना हळदी कुंकू ठेवतात. तर मग त्याला नाश्ते वगैरे ठेवतात ना मग त्याच्यामध्ये ही ढोकल्याची पीठ घेऊन जाता मग एक किलो नेले तरी भरपूर त्याचे ढोकळे होते.
भरपूर होता.
हां आणि तर म्हणजे टेस्ट पण छान आणि फ्रेश पण राहत म्हणजे आ ताजं पण राहतं बुआ असं. जेवेन हो हो सहा महिने. असं हम त्याच्यामुळे तर
हो हो.
ते पण करते, आणि हे पण करते ऑनलाइन बिझनेस साड्यांचा, ज्वेलरी ते पण छान आहे. ते पण प्रॉडक्ट खूप छान आहे.
हा ते असं मग अ लॉट अ होलसेल मधन मागवत असाल ना स
हा हा अस हम्म.
पण मग असं ते अ बुआ स्टेटस ला ठेवतात आणि मग जे ओळखीचे असतात ते घेतात का असं?
नाही आपले कॉन्टॅक्ट कसे भरपूर जणांकडे असतात मग ते कसं आहे कोणाची बहीण असते आई असते की ही दिदी म म्हणजे ही बाई काय काम करते ते बघत असतात स्टेटस मग एक दिवस आपल्याला विचारता. तुम्ही काय बिझनेस करता कसं बोलवता काय करता. मग त्यांना माहिती दिली का ते पण जॉईन होता त्याच्यात मग मग त्यांना व्यवस्थित माहिती दिली का मग त्यांना पण आवडतं मग ते पण करायला लागतात असं. म्हणजे ऑनलाइन पण आहे. आणि ऑफलाइन पण आहे. दोघं बिझनेस ये. म्हणजे आपल्याला कोणता योग्य ठरतो, तो आपल्या याच्यावर राहील.
खरे हे. चांगलंय ना हे असं पण, पण आता हा व्हॉट्सअप वर म्हणजे स्टेटस ठेवून, मध्ये नाही तर ते असं अमेझ झोन वरण वगैरे पण असे जॉब निघाले होते ना? मला वाटल तस काही करता का
नाही नाही नाही नाही, तस नाही, तसं नाही, नाही हे हे महिलांचच आहे. महिलांचंच ऑनलाईन आहे. आणि खूप छान आहे. अ म्हणजे अ मी तीस हजाराच्या वरती पैसे कमवले ह्याच्यात. घर बसल्या पण मोबाईलवर, हा घराच्या बा बाहेर न जाता आणि जस आपल्याला वेळ पाहिजे
हो हो, मग ते बघितलं क किंवा बायका येऊन घरी येऊन घेऊन जातात असं
नाही नाही नाही, ऑनलाईन ठेवलं ना ऑनलाईन म बाहेरगावी पण आपल्याला त्यांचा ऍड्रेस घेऊन पाठवता येत. त्यांच्या, याच्यावर ऍड्रेसवर असं, हा
माल वगैर काही नसतो.
नाही नाही, म्हणजे ऑफ लाईन मध्ये माल घ्यावा लागतो. जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकतो. नाही तर आपण ऑनलाईन पण करू शक तो असं काही नाही अस, ह आपल्या याच्यावर आहे. आप प्लेटच्यावर, त्याच्या टार्गेट नी काही नाही, म काय म्हणता? याचंअ हे नाही लिमिट नाही, अ आपल्या वयाचं पन्नास- साठ वयाच्या बाया पण करू शकताय. असं, असं महिन्याला आपण दहा ते वीस हजार रुपये कमवू शकतोय.
चांगलं, ऑनलाईन असले ऑफ ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन बरं आहे की, म्हणजे ऑफलाईन कसं मग घरी बायका येणार. मग ते घरातलं पण डिस्टर्ब होत ना आपलं, ऑनलाईन असलं मग कस, ते बरं आहे की तिथल्या तिथे आपण सेल् करून बाहेर येऊ शकतो पाठवू शकतो. ते चांगलं आहे. चांगली आयडिया, म्हणजे असं करू शकतो घर बसल्या ते पण. चांगली आयडिया दिली तुम्ही, म्हणजे मीही प्रयत्न करेन असं काही करायचा. पण असं मग तुम्ही एकट्याच आहे का? अजून काही मैत्रिणी वगैरे मिळून.
हो भरपूर नाही का मैत्रिणी माझ्या याच्यात, आणि फ्रॉड वगैरे कायच स्ने गव्हर्मेंटचं वगैरे हे त्याच्यामुळे चांगलं वाटतं मला.
हम्म.
आस, आणि एक महिलांना चांगले ब घरगुती
हा हा, आता समजा मला करायचं असेल तर, तुम्ही थोडं गाईडलाईन कराल का मला?
हो चालेल ना.
हा.
तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय टाका, मग मी तुम्हाला व्हिडओ सेंड करते. तुम्ही बघा व्यवस्थित तुम्हाला काही अज माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला अस कॉ व्हॉट्सअपला विचारलं तरी चालेल.
हा हा, ते थोडस गाईडलाईन मिळाली ना आता तुम्ही कसं करतायचे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, बऱ्यापैकी म्हणून म्हटलं! तुम् थोडं गाईड केलं की नंतर विचार करू शकते. मी पण
हो! बरोबर आहे, आणि नाही! हे बा! ! एक महिलाच महिलेला पुढे, आणू शकते! बरोबर आहे. हे अ! खूप! प छान! नाही का? फोन फ्रेंडच केलेलं आहे मला! खूप आवडलं कारण की? कस महिलांपर्यंत ही, गोष्ट पोहोचू शकते. कोण काय करत? - किंवा चार पैसे कोण कस मिळवत किंवा! ते जर कोणाला मदत! करायचे असेल तर आपण यातून पण मदत करू शकतोय!
यातन कस झालं चार ओळखी झाल्या कि कुठली आता आपण अनोळखी. पण तो ओळखतही नाही तरी, आता मला तुमच्याकडनं हे कळलं! म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की, एक का एक बाई काय करते ते दुसऱ्या बाईला! सांग शक की मी हे करते तर, तू पण त म्हणजे आपणही आपल्याबरोबर, आणखी चार बायपा पुढे चालतील ही चांगली गोष्ट आहे हो हो चालेल चालेल
डस आपला मला हायटाका मग मी, तुम्हाला देते हा ठेवते.